हॅलो
हा बोला जेवला
हो जेवलो की आम्ही. तुम्ही
हा झालं जेवण झालं.
काय करताय?
काय नाय का आता आवरायचं थोडंफार इकडं तिकडं त्यात
हा हा एवढा लवकर येतेस तू सुट शाळा.
नेलो. हो म्हणजे आता इकड तिकडे एक दोन तासाने येतातच ना.
हा पाच ला सुटते ना शाळा. मग दुपारी थोडं रेस्ट करत नाही का तुम्ही?
हा रेस्ट असते की होते एक अर्धा पाऊण तास.
हा हां.
हां. सकाळीला डबा वगैरे असतो त्या मुळ उठाव लागत लवकर. हा आज भाजी मटकीची उसळं बनवलेल त्यांच्या शाळेतून ते चार्ट दिलाय त्यांनी.
हा ते सेम सगळ्या शाळेतून ते चार्ट देतात ही भाजी त्यात
हा कारण मुलं कशी खात नाहीत ना ह्या भाज्या नको ते भाज्या नको करतात. अं त्यामुळे ते दिलेय शाळेतून त्यांच्या
म्हणजे प्रत्येक भाजीची नावं देतात ही भाजी ह्या दिवशी द्यायची.
नाही नाही तसं नाही, त्यांनी मोड आलेले कडधान्य द्या म्हटले म्हणजे काही पण आज मंगळवारी. हां. सोमवारची पालेभाजी आहे, बुधवारी मग फळभाजी, दोडका, पडवळ असं कारलं ते द्या म्हलेत परत गुरुवारी. पालेभाजी. हा. शुक्रवारी मग हे आहे शेंग भाजी, गवार, दोडका हे भेंडी असं आणि मग शनिवारी काय शिरा, ऊपीठ असं. हा आणि एखादं फळ द्या असं. आणि कोरडा खाऊ मध्ये शेंगदाणा चिक्की हा! हा हा ह नाही मुल कशी घरी खायला कंटाळा करतात ना आणि तिथं तिट टीचर म्हणजे. शिक्षकांच्या.
ओरडतील म्हणून खातात. हम्म
खातात ते सगळं.
शनिवारी आवडीचा खाऊ काय पाहिजे ते द्यायचं. आमच्या मुलाला तर काय ते शिर शिरा उपीठ नाही
ते घरातल्याने दिलेले तेच खातात. हा
हे पाहिजे असतय ते इडली
हा अरे बापरे! हा हं. भरपूर म्हणजे खाण्याच्या आवडी भरपूर मोठ्यायत.
भरपूर आहेत होय.
हा हां. स्वीट. मध्ये वगैरे काय आवडतयं.
स्वीट मध्ये आवडतयं की गुलाबजाम फेवरेट हाय.
अरे बापरे हम्म. गुलाबजाम तर सगळ्यांचेच फेवरेट आहेत. हा हां.
त्याला पण आवडतेय परवा आणले होते पण ते काय बेकरी मला काय बर बरं एवढे नाही लागत.
हा हा नाही घरी केलेलं जरा बरं पडतं ते बेकरीमध्ये कसं त्यात पावडर वगैरे घालतात ना
आणि ते मला वाटते खव्याचे नव्हते ते मैदा टाईप असं कायतरी वेगळंच होत ते ह पण ती टेस्ट नाही लागत.
हा हा खवायची लागते तशी हा हा हा.
आणलं तर परवा त्याला पाहिजे होतं सारखं गुलाबजाम गुलाबजाम. ते घरी आणून करायला पाहिजे पण खाव्याचं मला एवढं जमत नाही त्यामुळे मी ते करत नाही कधी वेस्ट जाण्यापेक्षा प्रिमिक्सच बनवतेय कधीतरी
हां. छान होतात का ते प्रीमिक्सचे?
होय होतेत की.
कसं बनवताय मग ते त्यामध्ये काय दूध वगैरे ऍड करायला लाग
दूध हा बसेल तेवढं दूध म्हणजे आता ते प्रेमिक्स किती असल आपल्याला अंदाज येत तोच मळताना की दूध घालायला लागत तस घालून एक घट्ट नाही मऊसर असा मऊसू गोळाळून ठेवायचा एक पाच ा मिनिटात आणि मग त्याचे गोळे वळायचे नाही चिकतत ते प्रेमच
हा हा
मळून घ्यायचं चांगलं एकदम
मिक्सरला फिरवलं तर मग
मी तसं नाही करत कधी मी दुधामध्येच अस म्हळून घेतोय
हा ह नाही जेवढं पीठ आपण मळू तेवढंच छान होत कोणतही पदार्रा असं
हो मग तुम्ही हाताना त असते आणि मग त्याचे गोळे बनवून
जे ओढ तु्ही म्हहातता भाकरे जेवढ पणहताय ना तुम्ही तेवढं री छान अे मग फुकते ते हा आणि जरा सळ झटपट करायला गेलं तर नाही म्होलतो शि ब
नाही वारटते मग अस ते भेगा भेगा पडतात हो
जे गुलाबजम ला आपण भहेग
भेगा पडत्यात होय त्यामुळे ते पण चांगलं मळायला लागतेय गुलाबजामनच जरा अस कसून जोर लावाला लागतं त्यातलं सगळं ते फॅट असते ते बाहेर निघायला लागतय त्यातलं फॅट असत ते बाहेर निघायला लागतय पिटातलं मैद्या ह्याच्यातलं म्हणत आपलेमिक्स मधलं किंवा खव्यातलं हा
हा हा
ते तेल ऑइल वगैरे असते ते जरा बाहेर आले नाही मग ते
हा एकदम मऊ असं गुळगुळी तस
म गुळ गुळत होतय म्हणजे त्याला हक नाही गे पाहिजे क्रॅक गे किंवा ते पाकात गेल्यावर असं हे होतं त्याच दोन पलका पडलं तर कसं होतें न हा कस होत ते अर्धे तुटत्यात. मागास होताना मी ह्याच बनवते. ते चितळेच.
चितळेचं काय हा हा.
अ ते गिट्सच पण बनवलेलं. हा चितळेच छान होत्या गिटसच पण मी ट्राय करून बघितलेलं पण ते काय एवढं मला बरोबर वाटाय नाही. पण चितळेचे मी जेव्हा बनवलं ते मस्त लागत होत
हा हा हे प्रत्येक कप कंपनीचं प्रोडक्टच हे ठरलेलं असत त्यांच्या त्यांच्यात हा हा हे चितळे नाव आहे त्याचं, तर भरपूर मोठं नाव आहे ते
चितळे भाकरवडे आहेत, श्रीखंड हाय बरं आहे छान आहे पण ते गुलाब म्हणजे त्याचं प्रमिक्स भेटत ना ते एकदा करून बघा प्रमिक्स छान होतंय हॅलो
हा बोला की.
ते म्हणल प्रीमिक्सच एकदा करून बघा चितळे
हा हा हा नाही बघते की ट्राय करते मी पण. तस मुलग्याला पण आवडतात गुलाबजाम. तस सगळ्यांनाच आवडतात. होय गुलाबजाम फेवरेट डिश आहे. तुम्हाला काय आवडतं मग?
मला पुरणपोळी आवडते, गुलाबजाम पण आवडतात.
हा हा आणि इथं फ्रूट मधे वगैरे?
फ्रुट मध्ये मँंगो. आंबा जास्त आवडतय आंब्याचा सीजन अजून हाय थोडा फार. ह्या वर्षी आंबे खाल्लेत आम्ही भरपूर. आणले नाहीत आम्ही आता गावावरून आलेलो तर खाऊनच आलोत भरपूर त्यावेळी म्हटलं थोडा वेळ जाऊ द्या आणि पाऊस चालू व्हायच्या आधी जरा घ्यायचे. अजून काय इकड पाऊस वगैरे चालू झाला नाही. हम्म आता पाऊस पावसाळा चालू होतय ना. किती ला बसली पेटी?
छान दोनशे रुपयाला डझन भेटले. हा नाही छान होता आंबा घट्ट पण होता. असा आत ते किडलेले वगैरे नाहीत
हम्म बरोबर आहे आणि आता कस पाऊस चालू है ना त्यामुळे रेट कमी पाऊस झाला की कोण घेत नाही ना किड वगैरे होतात. किडे वगैरे होतात त्याच्यात त्यामुळं कोण खात हम्म तेच की म्हणून ते विकून टाकते कारण अशे कोणत माल ते काय टिकते
हा नाही राहत नाही ते आठ दिवसाच्या वर कुठलं राहते पिकल्यानंतर तर राहत नाही ते
म्हणून ते आता कमी ह्याच्यात आता थोड्या दिवसाने आणि बघा शंभर दीडशे रुपयाला पण होतात आंब
हा तर ते नंतर शेवट शेवट जून जुलै कडे आता जे म्हणजे, नंतर लागलेला माल आहे ना ना तो आता निघत असेल त्यां
हो.
हा मग ठेवून देण्यापेक्षा ते तेवढं काय येईल ते तेवढं बर पडत ते
हम्मम
हा हा तेम आंबा तर सगळ्यांनाच आवडतंय त्याचे पदार्थ वगैरे काही बनवत आहे का आंब्याचे
काय म्हणताय?
आंब्यापासून काय बनवतय का म्हटलं?
आंब्यापासून काय आमरस
हा, हा ते मँंगो मस्तानी किंवा मँंगो कुल्फी वगैरे
नाही ते नाही बनवलं कधी तुम्ही बनवताय
नाही बनवलं नाही ऐकलंय?
ऐकलं मी पण बघितलं युट्यूबर एकदा दोन वेळा पण बनवायच असं हेच आहे ह्या वेळे तर सीझन मध्ये पूर्ण गावीच होतो आणि तेवढा वेळ पण नव्हता बनवायला. असस्
हा हा नाही बघाल ट्राय करायला पाहिजे ट्राय करायला तस आपल्याला म्हणजे कळत
होय, छान आहे ते युट्यूबला कि ते इनस्टाग्रामला, ते रिल्समधे सगळं ते आंब्याच्या सिझनाला येत मँगो मस्तानी, मँगो शेक, आमरस, आमरसपुरी
मँगो शिरा म्हणा शिरा पण छान होत त्याचा
मँगो शिरा ना बनवून बघायला पाहिजे? मी नाही केला म्हणजे आपण रेग्युलर करतोय तसं त्याच्यामध्ये आंब्याचा पल्प टाकायचा?
हा, होय, आताच आपण म्हणजे हा त्यातच टाकायचं आणि थोडे काप पण टाकायचे
हा-हा- हा
वरून एक थोडे काप टाकायचे लय टाकायचे नाही. पण असं हे करून प्युरी करून जरी घातला तरी कलर टाकायची गरज नाही थोडा किंचित टाकायचा पण छान कलर येतो. हा ऑरेंज कलर येतो. छान लागते आंब्याचंच येतय ना जरा वेलची पुड टाकायची हा, पायनपल शिरा कसा असतो, तसंच ते हे,
मँंगोचा, आंबे आहेत घरी आजच बनवते मी. आंबे तर, म्हणजे आहेत- आहेत एक, दोन, तीन
हा- हा, चालते की करून बघा, म्हणजे कस छान लागते टेस्टला, छान लागते शिरा, तूप पण
बघते संध्याकाळी, मुलाला पण तेवढा म्हणजे हे, वाट
वेगळं काहीतरी खायला मिळाले, मुलांना कसं वेगवेगळ दिल ते खातात ते नाहीतर मग, नाही तर आपण नाही बनवलं तर ते कुठले खाणार आहेत? हा चालेल- चालेल बनवा मग, ठेऊ का?
ठठ